हॅलो
बोलाकी
काय कराला
काय नाही बघा बसले
आवरलं वाटत स्वयंपाक
नाही चालूय करायचं
उशू केलाय
हाय अजून व्हायचं आता सातला घालतोय जेवणाला
हा हा
मग तुम्ही काय करून आलात
आई थोडा थोडा केलाय राहिलेला आता सासूबाई आहेत करत्यात
ह हम हम ह मग आणि काय
काय नाही बघा पाऊस
पाऊस आहे आता जरा थोडा थोडा
हा पाऊस पडलाय इकड
होय जरा काल हो काल जास्त होता आज जरासा आहे थोडा. म्हणजे येतोय जातं
तसं काय नाही कि जरा पडलाय
हा हा.
तिथन पुढं काय उघडलय म्हणजे जसं जरा येतंय आणि जर असं वातावरण होतंय असंच व्हायला लागलं ये.
हा आज तसंच व्हायला लागलं काल होता बघा मोठा काल होता. रविवार आम्ही काल गावी म्हणजे गावात पण गेलेलो जरा कोल्हापुरात भरपूर पाऊस झालाय.
मला तिकडन कोल्हापूर जवळ पडत असेल का नाही.
होय जवळ
जरा खरेदी होती आता मुलग्या ते ते आ हे शाळेच दिंडी आहे ना वारकरी मग ती कपडे आणायची होती त्याला मंग आम्ही जरा गेलेलो.
हा हा हा एक सारी त शनिवार्या बहुतेक.
शनिवार ये हो.
तर वारीला गेली काय
नाही नाही आमच्यात पण नाही जात.
गावांतन जात असल की पेंडी दिंडी.
आ.
गावातन दिंडी जात असेल की.
गावात म आम्हाला इथं काय माहित नाही अ म्हणजे आम्ही ह्याच्या बाहेर राहतोय ना इकडं. उजळाईवाडीत राहतोय आम्ही, त्यामुळं, काय माहितलंय मला इथलं.
आत जरा मळ्यात असल्यासारखा हाय काय?
नाही इकडं आहे पण इथं कसं म्हणजे येऊन अशी राहिलेली घलेलं त्यांनी स्वतः स्वतः असं ये ना गाव असं नाहीये.
हा हा म्हणजे जरं अस गावाच्या बाहेर असल्यासारखं.
आता जास्त इकडं म्हणजे हे व्हायला लागले आता हे हॉस्पिटल ये आहे त्याच म्हणजे अ ऽ तिकडं आहे,, आहे ना हे,, मग आता हे जास्तऽ डेव्हलप व्हायला लागलय,, आता जास्त, इथ म्हणजे असे घर वगैरे नाहीत जास्त. अ जास्त अपार्टमेंट, बंग मोठे मोठे बंगले,, अशी काम आहेत, म्हणजे,, इकडं असं हे हाय. आता इकड जास्त ऽम्हणजे हे वाय लागलंय.
अजून एवढं डेव्हलप झालेलं नाही काय तिकडचा एरिया?
हम् आहे,, पण म्हणजेऽ आता गावात आपल्या कसं एकत्र पहिल्यापासून सगळे असतात,,, त्यामुळ कसं एकत्र ती दिंडीला जातात,, इथं तसं नाही ना,, इथऽ येऊन माणसं राहिलेली,, त्यांनी विकत वगैरे घेतलेलं,, असे आहेत त्यामुळंऽ एकत्र आस म्हणजे कोण नाही जा त,, असंऽ
ओळखिची तन झालेली नाही.
हा,, आणिऽ इतकं कसं असतं, म्हणजे, आम्ही पण म्हणजे, आता आम्ही काय पहिल्यापासूनच, म्हणजेऽ शहरातच राहिलेले आहे,, मग आपल्या गावाकडे कसं असतयऽ की म्हणजे सगळ्यांच्या जा,, आपण येणं जाणं वगैरे असतय,, इथं तसं नाही नाही. तरऽ आपली, आपली काम आवरली की दार बंद करायचं आणि बसायचं. असं, म्हणजे हा त्यामुळे एवढी काही कोणाची ओळख नाही, बाईका पण काय तेवढंच संध्याकाळच असं जरा विचारतेत, म्हणजे ते पण बाहेर जर दिसल आपण तर मग, चहा झाला का एवढं विचारणार झालं. कोणाच्या घरात नाही जायचं, काय नाही त्यामुळ काय एवढं माहित नाही.
आपण गावाकडं असल की, एकमेकांच्या घरात जायचं बस सायच, करायचं, तेन चाललेलं असतंय नाई.
चाललेल अस तय, होय.
हम्म. होय की आणि तसं नाहीच ओळखकीचे झाले तर काय कोण बोलणं नाही, चालण नाही, काही नाही, आपापले कामात आप
आपापली कामात हो होय. आता आम्हालाच येऊन इथ दोन वर्ष झालेत, पण जास्त आम्हाला ते नाही माहिती, नाव पण माहित नाही आम्हाला जास्त असं फक्त हा, म्हणजे विचारण तेवढंच बाहेर जर दिसलं तर जेवलात काय झालं काय, एवढं एवढंच, बाकी काय नाही म्हणजे असं घरगुती प म्हणजे सगळं काय तुमचं शेअरिंग वगैरे काही नाही.
हा, हा, मग आता का तर काम तेन आसलं, आता गौरीचं ते आनायचं, करायचं, मग ते कस सगळे आपापलेच करताय काय?
अह गौरीच म्हणजे, आमच्यात काही गौरी नसतात, पण अह आमच्यात गणपती असतोय म्हणजे. पण आमचा आम्हीच हा आमच आम्ही च म्हणजे घरातलीनीच आणायचं. ते असं, आरती वगैरे घरातले घरातलेच फक्त असत तिथं, आणि इथं म्हण अस असत्यात गणपती म्हणजे, सगळ्यांच्यात आहेत वाटतं खरं कोण असं बोलवत नाहीत कोणाला आपली आपलीच म्हणजे करते.
हा गौरी मग तुमच्यात नसतात काय गौरी?
नाही आमच्यात नसतात.
गणपती बसवताय आणि गौरी कसं काय आणत नाही मग?
अह एकेकांच्यात असतात एकेकांच्या नसतात ना, आमच्यात गणपतीच फक्त गौरी नाहीत.
हम्म.
म्हणजे आमच्यात गौरी हा आमच्यात गौरी चालत नाहीत असत
नाही आधी काही तर झालेलं असेल म्हणता ना एखाद्या वेळेस
म्हणजे गावाकडच पण आम च्या जास्त आमच्या गावाकड पण म्हणजे आम्ही आता चार वर्ष मधले होत मधेच ती थ होतो तर पहिला म्हणजे आ आमच्यात म्हणजे भावकीत पहिल्यांदा गणपती आमच्यातच होता. म्हणजे आमच्यातच आणला. नंतर मग आमच्या मंग मग आम्ही सगळ्यांनाच बोलवायचो. ग आमच्या गल्लीतली म्हणजे घरातले आमचे सगळी आणि मो मो ह्याला नि पूर गौरीची जी आरती असत की नाही पोळीची त्यावेळी तरी महाआरती असल्यासारखं आमच्या घरात म्हणजे भर लय छान वाटायचं तिकडं कारण सगळी आरतीला कसं पोर सगळी असलीत की जरा छान वाटते नाय आणि त्यात ते खा खारट मोदक वगैरे करणं, मग ते कुणाला लागल कुणाला लागल हे सगळं म्हणजे, तिथं छान असायचं. इथं कसं इथं फक्त आमचं आम्हीच घरातलीच असतोय.
तस सगळीजण मिळून केलं की जरा छान वाट
छान वाट आणि तिथं कसं आमच्या ग म्हणजे गल्लीतला जसा एकच मंडळाचा कसा गण पती अस त्या सगळ्या घरातले प्रसाद वगैरे देतात तसं आमच्या गणपतीला म्हणजे आमच्या ग घरातल्या गण पतीला सगळी घरा म्हणजे सगळ्या बाकीचे आमचे चुलत्यांचे. ते सगळ्याशी पोर म्हणजे घेऊन आमच्या घरातल्या गणपतीला प्रसाद वगैरे घेऊन याय मग सगळे असल्यामुळ एकत्र जरा असत तिथं भारी वाटायचं.
म्हणजे कोणीच बसवत नव्हते होय गणपती.
होय नंतर मग अ एका म्हणजे माझ्या चुलत भावाने एका मग आ दोन वर्ष आम्ही बसवल्यानंतर मग त्यांच्यात म्हणजे जरा हे वाटायला लागलं ना. पोर साता पोरा पोरांना हा कसं हे असते जरा आवड असत्या. मग त्यांच्यात बसवला आता, असं. नाहीतर आधी मग आमच्यातच.
हा हा, एकेकांची पद्धत असत्या बसवत्यात कोण नाही बसवत. मग ते आधीच आहे तसच ठेवायला लागतंय नी.
ठेवायला लागतय होय.
मधीच काय आपल्या हिजा प्रमाण पद्धत पाडून चालत नाही. खर कस जरा गणपतीच म्हंटलं की जरा आवड अस
आवड असत्या आणि हा ब म्हणजे, आमच्या इकडे पण नव्हतं आमच्या घरात पण पहिल्यापासून असं नव्ह त मग नंतर कस आम दादा आ म्हणजे आता आम्ही मुलं मुलं मी दादा आमचा किंवा ती दीदी असत्या का नाही मग जरा सा आवड वाटत्याच की मग आम्ही पण असं गणपतीत असल की मग आम्ही मामाकड आमच्या जायचो आमच्या नसायचा नाही आम्हाला पण कस तर वाटायचं म्हणून आम्ही मामाकड मावशीकड असं जायचो. मग त्यामुळं कणी अ म्हणजे आम्ही जव्हा मोठं म्हणजे झाला आम्ही आ हा आम्ही आता डिसिजन घेऊ शकतोय. त्यावेळी मग आमच्या दादान काय ठरवलं की आपण पण आता म्हणजे बसवायचा गणपती आपण म्हणजे सगळ्यांच्या घरात बघतोय मग आम्ही विचारलं म्हणजे अ भडजीनातेन वगैरे. तर मग ती म्हटलीत की बसवा म्हणजे बसवलं तरी चालतयं. मग ते दुसऱ्यांनी द्यायचा असतोय ना पहिला गणपती. मगं आहा द्यायला लाग मगं आमच्या ते पप्पांच्या मित्रांनी दिला. मग आम्ही पुढच्या वर्षीपासून म्हणजे आ म्हणजे कंटिन्यूस ठेव म्हणजे चालूच ठेवलो मग ते.
हा हा. छान वाटतयं खरं अ शक्य तो असं म्हणजे कुणाचात होत नाही, की गणपती बसवत नाही असं. सगळ्यांच्यातच असतोय फक्त आधीपासनं कुणाच्यात नाही त्यांनी तेवढं जरा हे करत्यात.
करतयं आहा आधीचे म्हणजे कसं पहि पहिल्यापासून जर नसलंच तर मग ती बसवत नाहीत, पण आता जनरल जर सगळ्यांच्यातच आ आहेत गणपती कारण लहान लहान मुलांना पण म्हणजे जास्त तिची हे झाले स
गणपती बसल्यावर बघायचं लहान मुलं घरात कोण असत्या त्या सगळी मंडळातच जाऊन बसलेली असत्यात. आणि त्या आरती करायचं प्रसाद वाट
वाटायचा प्रसाद वाटायला तरी पुढंच. सगळ्या आहेत असं. होय.
तिथं तिकडंन वडून आणायला लागतयं जेवा चला खावा चला. सगळी तिथंच बस लेली असत्यात. मंडळ जवळ असल्यावर तर काय विचारायलाच नको. हो झोपायला, दिवसभर सगळं तिथंच चाललेलं असतयं त्याचं.
होय होय.
आसत्यात. आमचं तर इथं सगळं तसंच हुतयं. गणपती म्हटलं कणी सगळी पोरं मंडळात तिथं तिथंच बसलेली असत्यात.
आसतात होय.
मोठी पण तशीच आणि लहान
लहान पण तशीच. होय. मग गौरी तेन आसत्यात तुमच्यात?
मग असतात की आमच्यात गौरी. उभ्या गौरी काय नसत्यात.
हा हा.
पण गौरी आणतोय आम्ही.
हं हं.
आमच्यात आमच्यात खरं असं काही आपापले कोण आणत नाही. आमच्यात म म्हणजे मळ्यात आहे ना राहायला आम्ही. मळ्यातली सगळी जण एकत्र मिळून जायचं आणि एकत्र आणायचं.
हा. ते भारी वाटतयं एकत्र, म्हणजे सगळ्यांच्यात असं.
ते कसं एकदम सगळ्यांच्या बरोबरच साजरा केल्याशिवाय म्हणजे सण आहे असं वाटतच नाही.
त्यात नाही, हे शहरातले कसं? अं म्हणजे हेच असतयं. काय कोण विचारत नाही. काय एक काही कुणाचं काय नसतयं घेणं.
होय. ते नुसतच आपलं आपलं आणलं कणी मग ते काय हाय असं काय वाटतच नाही. सगळ्यांच्या बरोबर गेले की जरा मज्जा येते.
मज्जा येत्या. चाल ते कॉल कर कट करायला लागते.
हां हा करते.
हा.